हा येतोय पण जरा बारीक येतोय ग खूप.
कसं काय?
हा आता बोल कुल आहे. हा बोल. हा काय म्हणतीयेस कशी येस. मी छान तुझी मी पण छान आहे की तू स्कूल कसं चालेय तुझं.
का युनिट टेस्ट झाली टेन्थची
होय काय अरे वा वा म कसे गेले पेपर.
खूप छान गेले.
म पुढे काय करायचं ठरवलेस वगैरे
आता सायन्स साईड घ्यायचं तर ठरवलंय.
हा हा.
हा तिथून एअर हॉस्टेलला अप्लाय करायचं म्हणतोय.
हो का अरे वा छान आहे की मग छान आहे म्हणजे तुझं ठरलेल आहे तर काय करायच मग त्यानुस त तयारी वगैरे केलीस का बघितलीस का कुठले कॉलेज कुठे आहेत वगैरे
हा बघितलंय पण जरा कन्फ्युजन आहे. कारण वी सी के म्हणून कॉलेज हाय. हा मग तिथं इथं आहे की की आमच्या ईथे.
अच्छा आहे का तिथं बाहेर वगैरे मग दुसरीकडे कुठं बघितलं नाहीस का
दुसरीकडे अजून इथे शाहू कॉलेज म्हणून एक हाय पण ते जरा असं. काय तिथ जास्त शिक्षण नाही असंय
हा हा.
हा मग बीसी केेलाच ह चांगलं.
हा हा हा कारण कसं आता तू बघित बघीतलच असशील कुठ कुठ आहेत चांगले त्या कॉलेजेस वगैरे त्या हेच्या मला पण आता आजं कस. माझं फार्मा फीलड आहे फारमा
हॅलो आवाज अडकाला आहे तुमचा
साहेब. हम मला हे एकदमच वेगळं आहेट काही हॅलो हा आता येतो एक बघ बघू. येतोय का. हॅलो हा हा मग हा येतोय. कि हा बोल ना मला येतोय तुझा आवाज हम्म
ते
मग यासाठी काही एक्झाम वगैरे द्यावी लागते का एअर हॉस्टेस मला जरा माहिती सांग म्हणजे मला पण नवीन समजेल काहीतरी.
हा ते एअर होस्टेस च असं म्हणजे लँग्विज स्टडी पण असते कारण तिथ लँग्विज खूप महत्त्वाचे असते हा वेगवेगळ्या तिथ आपण देशात जातो. ना मग तिथ लँग्वेज पण खूप इम्पॉर्टंट असते.
हो बरोबर ते पण आहेच आहे. म्हणजे काही असं कशा-कशा कॉलेजच्या आधी एक्झाम वगैरे तसं काही नाही.
नाही नाही तसं काय नाही आपण सायन्स साईड घेऊन नंतर अप्लाय केलं तर चालतंय.
चालत हा.
हा.
म्हणजे त्याला काही अस आहे का पर्टिक्युलर एवढे मार्क्स पाहिजेत किंवा काय अस आता कस सायन न्स नंतर दुसरा जर इंजिनिअरिंग किंवा दुसरं काय घ्यायचं असेल तर. मार्क्स बघतात तसं काही तिथं आहे का.
मार्क्सचं एवढं काय अं.. मला नाही माहीत बट लागणार खरं पण मार्क्स तिथे
हा कारण मेरिट काहीतरी असेल ना बाकीच्या कॉलेजेस सारखंच. हो कारण तस जर असेल तर हा मे बी म्हणजे तुमचे मग लैंग्वेज ची माणसं वगैरे
हा लँग्वेज आणि त्यांचं ते हेअरस्टाईल पण असते एकदम प्लेन एकदम.
हा तुम्हाला ते-तिथ शिक्षण हा म्हणजे त्याच्यामध्ये तो सब्जेक्ट पण असेल ना
असणार की.
हा कारण ड्रेसिंग म्हणजे तिथं तेच लागतं ना व्यवस्थित डायट वगैरे ड्रेसिंग किंवा बिहेव्यर च कस करायचं लोकांची सायकॉलॉजी वगैरे अशी मे बी कारण डील करायचं लोकांशी म्हणजे तुला माहितीय कशी असत तिथं कशी ह माणसं भेटणार कशी वेगवेगळ्या प्रकारची भेटणार कोण कसं बोलतय काय म्हणजे समोरच जरी चिडला तरी तुम्ही शांत कसं राहिलं पाहिजे ते मे बी शिकवत असतील
होय ते पण ह
हम्म चालेल पण वेगळं आहे फील्ड हो ना समजून घेतलं पाहिजे बरोबर आहे
समजून पण घेतलं पाहिजे आणि तिथं एकेकांना तीस वर्षानंतर रिटायर पण करतात आणि एकेकांना ठेवतात पण
अच्छा मग म्हणजे ते-तित कसं असतंर एक इंटरनॅशनल वेगळे असतात ना मग तस दोन्ही वेगवेगळे हा ना म्हणजे ते वेगवेगळं असणार ना जे इंडियातले इंडियात जे असतील बाहेर जाणारे वेगळे
म्हणजे आपण पण बाहेर जाऊ शकतो एकंडून पण त हा आपल्या फ् फ्लाईट सोबत आपण परत यायच असं आहे
हा तेच ना म्हणजेण पण त्या फ्लाईट वेगळे असतात म्हणजे की अ कुठेही म्हणजे तुम्हाला कुठेही आपऊ आप करू शकतो का असं असतं का
नाही नाही तसं नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या फ्लाईट मध्ये पण जाऊ शकता असं कायतरी आहे मी आतापर्यंत बघितलंय ना तिथेच बघितलंय
हा तेच ना आहे अजून तुला आहे वेळ मिळा तोपर्यंत तू अजून माहिती काढशीलच तुम तुझ्या बरोबर तुझ्या मैत्रिणी वगैरे पण आहेत का
आहेत की माझी एक लहानपणासोबत लहानपणापासून सोबत आहे ती तिला पण हॉस्टेल बनायचंय
हा
अप्लाय करायचं म्हणते
हम्म यययभथक्षज आणि हे छान आहे तस छान आहे एकदम त अभ्यास करत हे सगळ्या गर्दी झाले
हा हा
हो तरी पाहिजे वेळत
होय घरातले येतात म्हणून मिळतय
नाही घरातले पण घरातल्यांची साथ पाहिजेच की हा कारण दहावीची शाळा जरा कमी असते ना थोडी
नाही नाही आमची सगळ्यांची सेमच असते पण जरा आहे हां
हो गुडि इंग्लिश मीडियम आहे का मराठी मीडियम
इंग्लिश मीडिमात
हा ह हा मग त्यांची शाळा कार बाकीच्या म्हलं मराठी मुची शाळा जरा वेगळी वेळ असते ना जमच्या
होय पाच पर्यंत असते त्यांची अकरा ते पाच असते
हो तेच घरात उपारल्यांतर वेळ घळू शकते इंग्लिश
हो सव्वा दोन वाास होटत्या मग तिथून घरला येऊस तोपर्यंत पाहणे तीन वाजता सात
हा
आणि अजून काय नाही फक्त घरातले काम तेवढंच नाही कधी तरच तेवढ्याच बाटा करतोय घरातले जास्त सांगत नाही तेवढं भांडी घायं फर्शीी बसायचं लटून काढयचं
थोडीशी मदत तेवढी हो हो ते तर राहायचंय मी आता दहावी म्हणल्यावर वर्ष महत्वाचं आहे ना
हो आता जास्त कामानात लावत कारण महत्त्वाचं वर्ष आहे ना
हो न तेच ना अभ्यास महत्त्वाचा आहे चाले बर छान नाही म आणि काय विशेष आणि तुला घरात कोण कोण असतं भाऊ बहीण वगैरे अजून आहे
होय छोटी बहीण आहे आता एक आठ महिन्याचे
अच्छा हा हा मग आईला तिच्याकडे लक्ष द्यावं लागत असेल ना
होय
खूप फिरायला वगैरे दिसतलय
फ्रें सोबतच जाते आता नववीच्या एंड ला गेलतो गोल्ड कॉईन म्हणूने खॉटेला रिझन गेलतो
हा हा ह तेवडं मजा पाहिजे थोडं फिरायला मैत्रणींबरोबर गेलो त तेवढं चेंज होतो ना जरा ज्ञररभृल
आताच वेळ नंतर वेळ नाही भेटणार
बलतच नाही ब आपण अस वागत नंतर मोठ झाल्यावरती जॉबला लागल्यावरती आप. काही वेळ येत नाही नंतरदा एकदा जॉबमध्ये अडकल कि संपलं मग काहीच वेळ ममीळत न्हाय. कारण आपल्या दिवस आपल्या हात तात नतात आपल्याला सुट्ट्या मागून घ्याव्या लागतात असं असत.
होय ते पण आहे.
त्यामुळे जे काही फिरायचं ते सुट्ट्यांना मैत्रिणींबरोबर फिरून घ्यायचं.
होय. तुमचं काय मग कसं काय?
माझं मेडिकल आहे हित सुरूकेल आताच सुरु केल. ती जॉब करत होतीर मग दिला सोडून दिवसभर बाहेर मुलांना बघता येत होतं ना त्यामुळ म. आपलं शॉप स्वतःच सुकलं की त्याच्यामधून येतय मला बघत. तो्ही करता येत. पण अभ्यास वगैरे पण घेता येतो ना मग मुलांच अस होत. ह. जी पण शाळा अशीच दोन तीन वाजता ना अडीचच्या दरम्यान सूटते शाळा, मग त्याच्यानंतर याला साडे तन वाजतात सगळे बस असल्यामुळे उशीर, परतन तीन साडे तन होतात याला. तिथून पुढं हाय अभ्यास खेळ सन ध्यकाळी सुरू आहे तस. हम्. आणि तू आई काय करते.
हां आता मम्मी तिकड उस्मानाबादलात असते.
अच्छा हो ना हा म्हणजे इथं तू शिकायसाठी थांबलेली राहायलीस का. का हा का मैत्रीनीन बरोबर. होय मामा पशी पशी हा हा.
होय मला लहानपणापासून सोबत आहे ना म्हणून हा थँक य्यू थँक्यू.
चालेल चालेल ओके. चाले ओके चल ठेउ का ह बाय.
हा बाय.